मला ना परंपरा या विषयावर बोलायचं होतं, तर तुम्ही फ्री आहात? हा बोला तर एक मिनीट ओके तर परंपरा म्हणजे काय? तुमच्या इथे परंपरेला. असं मी ते सांगलं तर परंपरेलाचा. त्यामध्ये विविध परंपरा विकसित झाल्या आहेत भारतीय संस्कृतीत जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, आणि पैदतिक पूर्ण संस्कृती देेखील एक मानली जाते. या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या परंपरा परंपरा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरिती श्रद्धा, मुल्य रीतीरिवाज सण, उत्सव आणि जीवन पद्धती होय परं बरा त्यास एक विशिष्ट ओळख करून घेतात. आणि समाजातील लोकांना, एकमेकांशी घट जोडून ठेवतात. त्याच्या भूतकाळचा भूतकाळचा वार्सा देखील वर्तमान आणि भविष्य त्यांना जो जोडणारा एक मुख्य दुवा आहे. अस म्हणता येईल आता मानवी जिवणाच्या प्र प्रत्येक टप्प्यावर परंपराांचा प्रभाव दिसून येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कार धार्मिक रिती, सण, उत्सव आणि सामाजिक नियम यामधून परंपरांचे महत्त्व सागितले. भारतीय समाचार परंपरा ना विशेष स्थान ते आपल्या संस्कृतीचे रक्षण करतात. ते रूजवतात.
आणि सामाजिक एकता निर्माण करण्याचे काम, परंपरा करतात आता परंपरेचा अर्थ काय आहे. परंपरा या शब्दाचा अर्थ एका पिढ्यांकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी जीवनपद्धती किंवा रीतीरीवाज असा होतो समाजात. लोकांनी ना दीर्काळ स्वीकारलेल्या जपलेल्या प्रथा रूढी, विचार आणि मूल्य यांना परंपरा असे म्हणतात. परंपरा ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक बाब नसून ती समाजाच्या अनुभवाचे संचित असते. अनेक वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेल्या चांगल्या गोष्टी समाज जतन करतो. आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवतो. अशा प्रकारे समाजाच्या साथी सातीत्याचे प्रतीक देखील मानले जाते. भारतीय परंपरा या विविधतेनी नटलेल्या आहेत. भारतात अनेक धर्म, भाषा, जाती आणि संस्कृती असूनही सर्वांना जोडून ठेव जोडण्याचे कार्य ह्या परंपरा किंवा रीतीरिवाज करतात असे म्हण काहीच हरकत नाही. तर परंपराबद्दल बोलायचं झालं तर दिवस रात्र करी काल सण कारण सण उत्सव हे देखील परंपरेचं एक उत्तम उदाहरण आहे. वारी देखील हे परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. असे सांगण्यात काहीच हरक हरकत नाही. कारण वारी साजरी करताना परंपरेनुसार केली जाते. वारी साजी करताना त्यामुळे त्यामध्ये क्रॉपटॉप जीन्स अलाउड नसत ते पारंपरिक पद्धतीने म्हणजे साडी चोळी पूर्ण अंगभरून घालून. तसेच. माणसे पांढरा शर्ट किंवा पांढरी पॅन्ट आणि डोक्यावर टोपी असा पोशाख परिधान करतात. पायी आठ नऊ दिवस चालत जातात. भग भ अभंग अ प्रतन कीर्तन टाळ वाजवत म्हणतात देवाचं नामस्मरण करतात. आणि चालत चालत ते कधी अ पंढरपूरला पोहोचतात त्याचा त्यांना का त्यांना देखील भान राहत नाही. कारण भक्तीमध्ये गुंतलेल्या या भक्तांना त्यांच्या अ देवाची ओढ लागलेली असते पांडुरंगाची ओढ लागलेली असते. आणि अशा पद्धतीने चालत चालत ते देवाजवळ जातात.. विविध पद्धतीने गाणी वगैरे म्हणतात अभंग म्हणतात गाणी म्हणजेच अभंग. अस म्हणतात, अभंग म्हंटल्यावर तुळशी घेऊन नाच गाणे करतात.. तर पुरुषांच्या हातात टाळ असते आणि यासाठी संरक्षणासाठी असलेले पोलीस देखील या अभंगामध्ये गुंग होऊन जातात आणि अशा पद्धतीने ही वारी नऊ दिवस चालते वारीच्या प्रत्येक रात्री त्यांना व्य व्यवस्था केली जाते म्हणजे असं बोलतात की कि वारीला पायी चालत जाणारे जे भक्त आहेत ना त्यांचे उपकार भगवंतही ठेवत नाहीत आणि तर लोक तर काय आहेत आपण ज्यावेेळी वारीला जातो आणि ज्या ठिकाणी आपला मुक्काम असतो त्या ठिकाणी लोक आपल्या व्यवस्थेची सर्व काळजी घेतात जसे की शौचालय, अंगोळ, कपडे जेवण खाणे जे सर्व कपडालता जो असेल त्या सगळ्यांची काळजी ते घेतात आणि अशा पद्धतीने जीवन जगतात. म्हणजेच मला सांगायचं इतकंच तात्पर्य आहे कि वारीला जाणाऱ्या लोकांची देखील सेवा केली जाते आणि पांडुरंग जसं की मी सांगितलं की विठ्ठल म्हणजेच पांडुरंग आपल्या भक्तांची उपकार आपल्यावर ठेवत नाहीत म्हणून ते रात्री आप जेव्हा आपले नऊ दिवसानंतर पाय दुखतात असं आपल्याला वाटत तेव्हा आपले पाय कोणीतरी रात्री चेपत आहे असा आपल्याला भास होतो तेव्हा साक्षात पांडुरंग आपले पायचेपट असावेत असं देखील पौराणिक कथामध्ये म्हटलं जातं म्हणजेच भगवंत देखील कोणाच्या उपकारावर राहत नाही ते जे आपण चालून केलेली वारी आहे ती त्या वारी त्यांचे उपकार फेडण्यासाठी ते पाय चेपतात आणि त्याच पद्धतीने ज्या वारी मधून म्हणजे ज्या जमिनीवरून ती वारी जाते त्या ठिकाची माती पांडुरंगांच्या पांडुरंगाच्या डोक्याला म्हणजे टिळा म्हणून ती वर्षभर लावली जाते असे म्हणतात आता मी जसं बोलले की भारतीय परंपराची काही वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य प्राचीनता, आध्यात्मिकता सहनिषद्धा, विद्येतील एकता कुटुंब व्यवस्थेवर भर, नैतिक मुलाचे जतन निसर्ग पूजे निसर्ग पूजेची भावना आणि भारतीय संस्कृतीत सूर्य असू दे चंद्र असू दे सूर्याचे देखील मकर संक्रांत चंद्र असू दे चंद्रोदय अंगाराकी संकष्टी नद्यांचे देखील संगम नद्यांना देखील आपण पाया पडतो तिला आपण देवी मानतो तीची देखील पूजा करतो साती असरा देखील आहे.. वृक्ष वटपौर्णिमेला देखील आपण वृक्षांना पुसतो उंबर च्या झाडाला देखील पूजतात, आणि पर्व आणि प्राणी यांच्याविषयी आदर्भाव आपल्या मनात प्रत्येकाच्या मनात आढळतो, मानव म्हटल्यानंतर या सगळ्यांचा आदर्भाव आपल्या मनात असण, खूप इम्पॉर्टंट आहे, ही निसर्गाशी वा, साधणारी परंपरा जे जगासाठी प्रेरणादायी आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. आता परंपरा आणि संस्कृत यांचं एक अतूट नातं किंवा बंधन आहे. परंपरा आणि संस्कृती यांचा एकमेकांशी एक घनिष्ठ किंवा घट्ट असा संबंध आहे, संस्कृती, ही समाजाच्या जीवनशैली चे व्यापक रूप रूप आहे. तर परंप अ, ही त्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणण्यात येईल उदाहरणार्थ, दिवाळी असू दे, होळी असू दे गणेशोत्स त्सव असू दे, मकर संक्रांत किंवा ईद, आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा ख्रिसमस, ज्या दिवशी आपण गिफ्ट्स ची वाट बघत असतो, यासारखेच आहे हे भारतीय संस्कृतीचे घटक आहेत. हे सण साजरे करायच्या पद्धती म्हणजेच, परंपरा जसे म्ह, जितकेही सण असू देत किंवा उत्सव असू देत म्हणजेेच फेस तेव्हा हे परंपरेचे एक उत्तम आणि ताज जिवंतरित्या उदाहरण आहे. असं सांगण्यात कोणाचीही काही हरकत नाही, संस्कृती समजायला ओळख देते, संस्कृती समाज ज्याला ओळख देते तर परंपरा त्या ओळखीचे ज तर करतात म्हणजे असं म्हणतात, की संस्कृती जपली तर परंपरा जपली अह जपेल आणि परंपरा जपली तरच मानवाचा अह विजय होईल. तर परंपरांचा देखील प्रकार आहे, विविध प्रकार पडतात, धार्मिक परंपरा ज्या धर्माशी संबंधित असतात. अह, पूजा, उपवास, यात्रा जसे की गणेश असू दे, उत्सव असू दे, रा रामनवमी द राव रा रामनवमी असू दे, आणि एकादशी उपवास असू दे याच्याशी संबंध तिथल्या परंपरा असतात. तर दुसऱ्या आहेत सामाजिक परंपरा आता समाजातील संबंध दृढ करणाऱ्या देखील प्रत तात सामाजिक परंपरा ह्या ओळखल्या जातात, लग्न समारंभ असू दे, बारसे असू दे, नामकरण असू दे, हळ दि कुंकू असू दे, आणि सांस्कृतिक परंपरा देखील आहेत. आता ते झालं सामाजिक आता सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक परंपरामध्ये कला संगीत, नृत्य, आणि सायज त्या संबंधित परंपरा सांस्कृतिक परंपरा म्हणतात. भरतनाट्यम आहे, कथन आहे, लोकनृत्य हे लोकनृत्य प्रसिद् आहेत, नृत्य मराठीमध्ये लिहिले आहे, लोकगीते देखील आहेत, लोकगीत विविध संदेश प्रा करण्यास किंवा देण्यास खूप मदत, हे देखील मराठी आणि संस्कृत मध्ये खूप छान किंवा प्रसिद्ध, मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे लास्ट आहे, ती कौटुंबिक परंपरा. कौटुंबिक परंपरा म्हटल्यानंतर तुम्हाला आणि आम्हाला एकदम साधे आणि समजायला सोपी अशी परंपरा आहे, कुटुंबावर आधारित असणारी ही परंपरा यालाच आपण कौटुंबिक परंपरा असे म्हणतो.
प्रत्येक परंपरा असतात, आणि त्याचा आधार अनादर न करता, किंवा त्याचा तिरस्कार न करता, त्या स्वीकार केला. त्यांचा आदर करणे किंवा त्यांच्या स्टडी न करता त्यांना मानसन्मान त्यांना मिळवून देणे ते आपले कर्तव्य तसेच जवाब दारी आहेच पूजा प्रत्येक वर्ष आपण, आपल्याुल जाऊ, आ पाहिजे. आता अ्या सण असेल, तर त्याच आयोजन घण क प्रमुखाकडून किंवा सगव ध, किंवा, मोठ्या अशा प्रकारे या आपण पार पडतो तुम्ही तुमचा टाईम दिला त्यामुळे मी तुम